हा काय करायलाय
काय नाही ब बसले तुम्ही
हा हा होतय ना माझा निवांत बसले काय करायचं कितना आता तापमान म्हण वाढलंय बघितलं नव्ह मुलांच पण कनी खाण्याची नकरे झाली भयानक उष्णता वाढल्या काय कराय माझं तर डोकं चल ना माझी पण मुलगी वर्षाची आहे काय करायचं काय समजेना झाले तिच्यासाठी म्हणजे असं वर
काय तर हा होय की उष्णतेमुळे पोरना असं चिड चिड चिडचड होत्या नुसती
चिड चिड चिडचिड म त्यासाठीच म्हणलं की आता तु तुम्हाला विचारा की काय रेसिपी म्हणजे असं आहे काय म्हणजे मुलांसाठी हायड्रेट वगैरे राहण्यासाठी अस काय आहे काय रेसिपी म्हणल बघुया मग तू काय मुलांना घालतेस म्हणजे काय तुम्ही काय घालताय वगैरे मुलांना असं काय पिते कि आंबिल आंबिल पिते पण जास्त नाही म्हणजे तेवढा पुरतोच तेवढं म्हणजे जर टेस्ट जर लागली तोंडाला की मग नको वाटते तिला असं पण व्हाय लागलय आणि आईस्क्रीम वगैरे पाहिजे अस तर लगेच खाते ती
होय पोरांना ते त्याला आवडत अस य करून मग हे करायचं मग आंबिल आंबिल जर पेत नसेल तर मग जर अस नाचणीचे लाडू जरा डिंक घालून केे नी आपण बेसनचे लाडू करतो पण तसं नाचणीचे लाडू करायचे तुपात भाजून प एवढं छान चव लागत्या अ हा बेसन कस भाजून बेसनाच्या लाडूला कसं बेसन भाजून घेतो तुपात तसच नाचणी ना भाजून घ्यायच तुपात चांगल म्हणजे अस ते तूप सुट्टेपर्यंत नाचणी भाजून घ्यायची. आणि डिंक पण कनी डिंक तळून घ्यायचा. आणि नाचणी पण भाजून घ्यायची. आणि मग त्याच्यामध्ये डिंक मिक्स करायच आणि नंतर पिटी साखर एक एकजण गुळात करतात म्हणजे कि मुला ना आता खाऊ घालत नाहीत नाही जास्त साखर गुळ खाऊ घातात तर त्याच्यामुळे गुळात अ गुळात गुळाच्या पाकत बांधतात ते लाडू आणि नाहीतर मग आम्ही तर साखरेच्या साखरेतच पिठी साखर करून त्यातच बांधलेले. एवढं छान झालतं की नाय लाडू माझ्या पण पोरी आंबिल पित नाहीत.
हो मग ते किती दिवस वगैरे टिकतात काय?
टिकतात की सेम बेसनच्या लाडू सारखं. काय खराब होत नाही ते टिकायला का नाही कस होतं ते पुणे जातात राहायच राहायचाच प्रश्न नाही.
नाही कसं आहे मुलांना हेल्दी द्यायला पाहिजे हो आता बघितला ना वातावरण कसं व्हायला लागले की एकदा पाऊस पडतोय एकदा हे होते त्यामुळे ती पण क आता आजारी पडाय लागली म्हणलं विचारूया की काय रेसिपी म्हणजे. काय खायला वगैरे घालतेस. मी आता मदीपण म्हणजे कसं म्हणजे ते असं कन्या पण छान असतात म्हणजे करायला वगैरे पण ती तसल काही खात नाही ना मग आता मी तिला आता थोडे जड पदार्थ दिले ना तर ती तोंड अस वाकडच करते की नाही बाबा मला नको अस वगैरे मग मी म्हणल की आता काय अस म्हणजे ती हायड्रेट पण राहील आणि पाण्याची कमी राहणार नाही. अस म्हणल काय म्हणजे बघ आंबि एक आहेच. पण सोलकडी वगैरे, पण कनी अस प्यायला पण मागत नाही ती
सोलकडे कस जरा असं म्हणजे तिखट लागते जरा असं छान आहे पौष्टिक आहे ते तर पण जरा
हा तिकट लागते त्यामुळे थोडे हा तेच तर म आता म्हणले.
हा हा ते तर हा हा म्हणजे मला माहित नव्हतं ना की चालते वगैरे तुम्हाला कसं माहित दोन
हा त्या माहित आहे हो आणि सबजा आपण पण पिल्यानंतर हा पिल्यानंतर बघायचं आपल्याला पोटात ना आत न गार वाटते.
हा हा मी आता दररोज पिते. हा मी दररोज पिते, ते म्हणलं मुलांना चालते की नाही अस, म्हणलं आता काय होते म्हणजे आपल्याला जे आपल कस पचन जर अस असते ऍक्टिव्ह त्यांची थोडीशी नाजूक असते. म्हणल चालते की नाही म्हणल, म्हणल वि आणि काही काही रेसिपि आहेत. तुझ्याकडे म्हणजे असं मुलांना देण्यासारख्या. आता मी सध्या तरी तिला म्हणजे अस ताक वगैरे हे करून, ते देतोय. म्हणजे ताक नॉर्मली दही देतोय. म्हणजे थोडस तरी उष्णतेचा हे वैगरे व्हयला नको म्हणून अस मी देतोय तिला थोडे थोडे आणि कधी तर काय करतोय. कि अस वॉटरमेलन वगैरे आणल की त्याच्यामधल थोडस रस म्हणजे ते पण देते मी पिसेस करून म्हणजे त्याच्यामध्ये पण अ नव्वद टक्के पण नव्यानवू टक्के पाणीच असते ना त्यामुळे. ते पण देत मी हा तेच तर हा मग ते कस ती आवडी ने खाते वगैरे मग मी म्हणल फक्त जर आपण हे जर देत देत राहिल तर म्हणजे अन्नाची वगैरे तिला कमतरता नाही. म्हणल आता अस काय आहे रेसिपी बघूया. तुमचे पण
हॅलो. आवाज आवाज कट व्हायला लागलाय.
हा हा तुमची पण मुलं वगैरे लई दमवत्यात
नाही माझी मोठी मुलगी जरा दमवत्या ह्या बाबतीत सगळ्या खाण्यापिण्याच्या बाबतीत पण छोटी मुलगी नाही ती सगळं व्यवस्थित जे आपल्याला पौष्टिक जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे की नाही हे तिला समजावून सांगितलं की ती सगळं खाती पीती तिचं काही टेन्शन नाही आहे
ह हा मग ते झाले आता म्हणलं वातावरण पण असं व्हायला लागलय एकेकदा पाऊस पण पडतोय आणि एकेकदा हे मुलं पण चिडचिड करायला लागलेत ओ आणि परवा पण कसं ही आजारी पडली वगैरे अचानकच आला वगैरे म आता आता म्हणलं त्याच्यामध्ये ती काहीच खाईना झालीये मी म्हणल आता ही काय खाणार आणि बाहेरच सिरियल एक वगैरे द्यावं ते पण सॉप्ट करून ते पण ते कस बाहेरचं ते बाहेरचच ना
बाहेरच किती दिवस किती दिवस आधी पॅक
हा मग तेच तर मग त्यामुळे मग म्हटलं बाहेरच कसं द्यायचं म्हणलं घरातच आपण काहीतरी मी पहिल्यापासून तिला घरात लच देतोय पण कसं आता थोडं प्रमाण वाडवायला पाहिजे ना तिज म्हणजे जेवढे लिक्विड स्वरूपात आहे म्हणजे पाणी पण जास्तच पाजायला पाहिजे पाणी जेवढं पिल तेवढं आत्ताचं छान आहे हा आणि कसं हो ते त्यांचं खेळायचं वगैरे ह ल्यामुळे तर काय बोलायचं का नाही जास्त त्यांच क्टिव पणण जास्त असल्यामुळे जास्त व्यायाम हो आणि त्यांच गा
होय होयच मग काय तर मी तर लहान असताना की नाही पोरी म्हझ्या सहा महिन्याच्या ते नसताना एकतर मी चार पाच महिन्यातच खायला घालायला चालू केले त्यावेळी मी मुगाची डाळ तांदूळ भाजून घेत होते कोरडच तूप वगैरे ते लात नव्हत कोरडाच भाजून घ्यायचं मदाचीवर आणि त्याच्यामध्येच बदाम खारीप चिपूड वगैरे घालून ते पण भाजून घ्यायचं आणि ते मिक्सरलाच लावत होते र चार चार दिवसाचं तरी पण कुठ तरी जाणार असल तरी पण ते भा भाजून ठेवांयच ड
आत आता मी तर एवढ्या हेल्दी, हेल्दी, हा मी तर एवढ्या हेल्दी, हेल्दी, रेसिपी तिच्यासाठी केल्यात, म्हणजे अक्षरशः आपलं गाजर, वगैरे असू दे ते थोडं ऊ कडून घ्यायच त्याची प्युरी करायची. परत बीटची बीट ऊक डून घ्यायचं त्याची साल व गैरे काडून त्याची प्युरी करायची. परत हे! होत काय ते आपलं तांदूळ. म्हणजे वेगवेगळे डाळ हे म्हणजे मिक्स करून ते करायचं म्हणजे भाजून वगैरे घ्याय च पहिला ते थोडं हे जरी केल तरी चाल म्हणे बे सगळ स्वचछ धुवून मन नंतर भाजून मग तेच हा वाळ वायचं उन्हाला एकदम कडक. आणि नंतर त्याची पेस्ट करून पूर्ण हे करायचं म्हणजे खायला घालायच म्हणजे, ते तर एवढ पौष्टिक आहे की प्रत्येक म्हणजे कडधान्य पण येतात, आणि तांदूळ पण म्हणजे मिक्स होते ना त्यामध्ये त्यामुळे ते पण छान वाटते हा. भरते त्याच्या ने म्हणजे एकेक असे पदार्थ घातल्यात की काय बोलायचं नाही. म्हणजे एवढं हेल्दी हेल्दी घालायलाच पाहिजे त ओ मुलांना आणि मी एक वर्ष तर तिला मीठ आणि साख खर हे दिलंच नाही. कारण का आच्या मुलांना क्रेविंग होते की हा बाबा मला शु गर म्हजे खायचीच आहे मला साखरं पाहिजेच म्हणजे गोड खायचं का नी आपण जेवड, जेवड तिला म्हणजे थांबू शकतय तेवड थांबवता येत नंतर
हो आता हा खाणारच आहे सगळं होय, आपल्या हातात आहे तोपर्यंत आपण करायच पाळा
आता मी तेच करते, होममेडच म्हणजे आईस्क्रीम वगैरे तयार करते, म्हणजे कसं होतय की आपलं मुलांना पण सेफ्टी होत आणि त्यांची पण तब्येत वगैरे काही बिघडत नाही म्हणजे त्यांना पण खायचं हे होते ना आपण काही तर बाहेर. आणलं ना आईस्क्रीम, वगैरे काय ना मग त्यांना पण वाटते आपल्याला पण पाहिजे.
हो मी तर आता तसच केलंय परवा अ आंब्या चा रस आपला उरलेला असतोय की नाही तर आंब्याचरस त्यात दूध घालून मिक्स केले अ जरसं सायने दूध घालून आणि ते सेट करायला ठेवल्या आईस्क्रीमच्या साच्यामध्ये आणि त्या विक्रम करून दिलं परत मी बाहेरच जास्त देत नाही त्यांना हम्म आणि आपण रसना जरी गलो घरात रसना जरी आपण त्या आईक्रीम च्या मंदर तेेवत तरी पण ते सेटून आईस्क्रीम तयार होतेच की हा
म्हणजे असं मी काय म्हणते आणि हे लिंबू पाणी म्हणा हे आपण घरात करत हे चांगलं आहे आपल्या च बा क नाही मुलाना सो म्ह बघ ज मु पण लागत आ खायची नाटकं करतातत म्हणजे ज तस त्यांना जास्त तच ला ते जास्त मग खातच नाहीत काय, असं होतय त्यांचं तरी मी ते ड्रायप्रूट थोडं आणि कसं ह्या ह्याच्यामध्ये जरा ड्रायफ्रूट मध्ये उष्णत असते ना मग ते पण थोडसं बधतेय त्याला हा खूप असते उष्णता ड्रायफ्रूट्स मध्ये मग ते पण थोडं त्यांना बधतेय हा ते घालायचं असं करायचं हा म्हणजे म्हणजे कसं पौष्टिक पण होतय आणि मुलांना अंग अंगाला पण लाग
आणि आता म हा वजन वाढाला पण आणि नंतर कस जरा ते आपलं हे कमी होतं, ना शरीरातलं म्हणजे आजार पण जास्त होतय, आजार पण जास्त येते पावसा त्यावेळेला हे खाणं मह महत्वाचा हाय
आता पावस आहेत बघा की सगळं म्हणजे सर्दी खोकला हे लू त्या तु र सित पष्ट म्हणज करा क कस खूप आपल्याला म्हणजे गारवा देत म्हणजे उष्णतेमध्ये म्हणजे थंड असते ना ती पण जेव्हा आता सॉरी पावसाळा आणि हिवा चालू होणार तेव्हागणारणे करायच म्ह आमच्या घ दज आंबिलेही असतेच
आमच्याच पण असते आम्ही पितो मगठी पितोराय दोघे जण ना म त करून ठेवलंय त्यांच्यासाठी मग येताच आता खेळून आल्यावर इकडं तकड खेळून आल्यावर जरा खाल्ल तर मग आपल्याला पण जरा समाधान हो आणि दुपारच्या वेळेस
ी वगैरे पण छान वाते ह खं म्हणजे मिक्स करून अजून वगैरे घेऊन त्याच्यामध्ये हे करून ते पण छान हो रेसिपी पण म्हणलं आता एक थोडे दिवस ज दे जरास पाऊस पडू दे मग ते पण छान वाटते म्हणजे एक प्रकारचं चॉकलेट खाण्यापेक्षा ना ते ड्रायफ्रूटचे वगैरे दिले ना ते पण मुलं खातात म्हणजे असं होते हम्म तेच म्हणलं काय आता रेसिपी वगैरे विचारूया काय जर असली तर कारण मुलगी मुलांच्या म खूप टनशन होते ना
होय आणख
आपण जरा विचारूया छान वाटलं बोलून तुम्ही पण शेअर केला रेसिपी छान वाटलं मला हा हा चालते चालते हा हां बाय हा